ह हा बोला लागला हो येतयं का ऐकतो
येतं येतं
हा तुझ आता कुठला मोबाईल
ए सेवनटी थ्री
अ सेवन्टी थ्री
हमं
ए सेवन्टी थ्री
हो हो
कुठला र आहे किती रुपयेचा आहे
त चंला ला लागी घेतलेला आधी म्हणजे दोन हजार एकवीस का बावीस ला घेतलेला.
म्हणजे एसट पेक्षा स्वस्त आहे का.
घेत हो आता कि एसड बंदचचं झाला असं ना
ए सट बंद हुन आता किती आता दोन हजार सतराला घेतलेलं सागर
एसटी कुठली सिरझ आहे आता.
याची ट्वेंटी सिक्स आहे.
सावीस आई शप्पत लई पुढे गेला हा ब हा हास ट्वेंटी सिक्स. त झूम होतय चंद्रावर गंड्याचा आहै. गुंड्या जातता हाय सेंटरी सिक्स जायला
तो प्रायव्हेट डिस्प्ले वाला आहे त्याचा.
त पहिला मला आपपोच ह्याचा फोटो दधावायचा तो होत असतो मोस्टली. मला आप्पोच धवायचं गुंड्या फोटो आपपपो. अरे न असं फोटो दधावा आहे मी म्हटलं अर ब्रँड घ्या सॅमसंग वॅमसंग कस. आपलं फोटो येतय येतय काय सव तेी ऐकायचं नाही माझं. परत त्याला एकदा त्यान सॅमसंग घेतला. ती नुसत समसंगच घेते आता अजून बी. मग आत्ता त्याचा एस ट्वेंटी सिक्स नंतर आता त्याचा मला परवा आयफोन वर फोन आला. अस ून घेतलंय सांगा कस आहे काय म्हट सांगितलं त्याला त्याच दिवशी सांगितलं म्हटलं बोर होणार बाकी कॅमेरा आणि ह्याच्यासाठी ब्रँड घ्यायचा असला तर.
एस ट्वेंटी सिक्स मध्ये फाव झूम मध्ये फोटो चांगले येते आणि नाईट. मध्ये चांगले त्या.
फाय एक्स लाी जोर जेते एच डी.
हम्म नाईटमध्ये नाईट यूज चांगले येत आणि पायूला पण चांगले यतात. नाईट व्यू दिवसाला ती एक्स फाईव्ह म्हणून ते पोर्टेबल नसते का. पोर्टेबल कायत र हा म एक्स वन एक्स टू एक्स थ्री एक्स फाइव वर. चांगले यतात.
येतेत का हा मग ह ज कसं आहे माहितीे याला पोर्टेल ला टू एक्स आहे फक्त.
हां मग त्याला फाईव्ह एक्सपर्यंत आहे. पण फोटो चांगली येतात आणि नाईटला या एस ट्वेंटी फायपेक्षा का नाही. या एक्सट ए सी मध्ये नाट
चांगली असत्यात का हा
आणि एस ट्वेंटी सेव्हनमध्ये कॅमेरा चेंज करणार आहेत. आणि एकशे चव्वेचाळीस हजच करणार आहे आतापर्यंत सगळ्यांच एकशे वीस होत ना आता एकशे चव्वेचाळीस
पण मला एक सांग सॅमसंग पडल्यावर तू आता एवढे वर्ष वापरतोयस. काय तर पडला की थोडासा तूळसर होतंय किंवा भगवा होतंय असं तुला जाणवलेलं नाही कधी
नाही आपल्याला असं कधी जाणवलं नाही हो पण पडलाच की भरपूर वेळा पडलाय.
दिसत नाय कॅमेऱ्याला कॅमेरा कधी भी कुठल्या मोबाईलचा बघ पडला कनाय थोडासा पिवळसर नाही एकदम पांढरा चेहरा नाहीतर मग अस अस.
शेवटी आता ते कसा पडतोय त्याच्या ह्याच्यावर हाय.
नाही तुला ही जाणवाय पाहिजे होतं एवढं वर्ष झालं सॅमसंग वापरतोय मी कमी टाइमात ओळखलं ते सॅमसंगच. मी काय नावं ठेवतोय किंवा इर्षा नाही चाललेली पण तसा होतोय. तसा होतोय मी बघितलय पिवळ डाग. हा आता ह्या ॲपलचा काय अनुभव नाही आता हे बघ माझा पडल्यावर मग माझ्या लक्षात येनार पण पडला. आपल्याला मी मोबाईल बघितला एखादा त्याचा पण असा न कळत पिवळसर येतोय अँपल पण
ते कस आता कस पडतंय त्याच्या हेज्यावर आता उभा पडतोय आडवा पडतोय कॅमेऱ्यावर पडतोय. मी काय म्हणतो कवर चांगलं घाल शंभर वालं घाल नय.
काय करायच कवर काय? पडायचा तसा पडणारच हाय पडायच्या वेळी पडणार पण मी आतापर्यंत तर व्यवस्थित जपलाय. हा काय झालं हा.
डिस्प्ले त्याचा गेलाय म्हणजे स साइडनं तुटलाय. आधी ब्लर यायचं. आता येत नाही अजिबात दोन महिने झाल तर एकदम चांगला असं म्हणजे काय ब्लर येत नाही का काही एकदम क्लियर येतया.
बर बर बर.
तो फोन लय भारी लागलाय शेटचा
एस इडतव.
ओके दोन हजार सतराला सतरालाच घेतलेला ना तो आपण आल्या आल्या हा दोन हजार सतरा आता किती आहे दोन हजार सव्वीस म्हणजे नव्व वर्ष झाले. अजून बॅटरी बिटरी चांगली चालत्या फक्त आता डिस्प्लेला खर्च खर्च लय सांगितला त्यामुळे म्हटलं आता बदलायच नाही जाऊ दे म्हटलं डिस्प्ले आपलं हे सेव्हन्टी थ्री लय भारीच चालतोया कार ते मेमरी कार्डसाठी घेतला ये मोबाईल कारण आपलं मेमरी
ह आहे.
कुठला अरे पण एसटला किती आहे टू पॉईंट थ्री आहे ना त्याला त्याच अँड्रॉइड त्याचं पण संपलं की आता लास्टच आता हे सोळा. त्याच्या पुढे जाऊन वाढणार नाही कारण याला चार वर्षाचा अपडेट आहे.
सोळा अपडेट शेवट हाय काय.
शेवटेच्या पुढं अपडेट येणार नाही आता नाय नाय म्हणजे चार वर्ष वर्ष झाली कंप्लीट ह्याला
बर बर.
आणि आता जे नवीन आलेत कणी त्यांना सात वर्ष हाय.
होय अपडेट.
आता अँड्रॉइड वन यू एन नाईन आलय त्याचं बॅटा पण आलंय. गेस ट्वेंटी सिक्सला पण त्याचा बेटा डाउनलोड करून. पाठवत्याय युट्यूबला.
बर.
बाकी आता ह्याला येणार नाही हेच आता सपलं शेवटच आहे. बाकी अससेटचं ते अँड्रॉइड काहीतरी बारा.
हा आता कुठला घेणार आहे?
नाही ट्वेंटी सेव्हन फायनल केला की आपण. हो केला केला नाही ऐकणार नाही मोबाईल कुठलच नाही. नाही नाही ऐकत नाही कुठलं. नाही तर मोबाईल नाही ऐकत. मोबाईल ईकायची इच्छा होत नाही, मोबाईल ईकायची इच्छा होत नाही.
हा.
अच्छा तर अरे खुळ्या बोलायला लागलो तशी सेव्हनटी थ्री.
हा.
भारी आणि लय स्मूथ चालतूया.
ह हो.
हे आता प्रॉब्लेम काय झाला माहिताय काय या सिररीज मध्ये मेमरी कार्ड नाही. सत आणि. आपल्याला मेमरी कार्ड लागतंय आपलं सगळं मेमरी कार्डमध्येच आहे. आणि ते दोनशे छप्पन तर अजिबात नाही चालत. कमीत कमी एक टीवी तरी.
होय होय बरोबर आहे बरोबर आहे. आत्ता किती जीबी आहे तं मेमरी कार्ड चला.
पाचशे बारा आणि दोनशे छप्पन्न फोन मेमरी.
पाचशे बारा जिबी आहे बरं बरं. पुरतय का पाचशे बारा, पाचशे बारा पुुरतय. हार्ड डिस्क आहे काय नाय हार्ड डिस्क.
नाही आपलं हे पाच टीबीक घेतलं आपलं हे ते.
गुगल ड्रायव्ह आहे म्हणजे मेंबरशिप करतोय.
हो पाच टीबी घ घेतल्या आणि व वन ड्रायव्ह. त्याता वन टाइम घट लं मी आता एकाव्याव वर्षाच ते आता किती गाठलेल लक्षात नाही माझ्या. ते तर बघावं लागेल हे येई एवढं माग नाही दिलेलं स्वस्त आहे.
पाचशे मी हार्ड डिस्क घेतलय.
ते हा डिश वगैरे का उपयोग नाही सागर ते. ऑनलाईनच चांगलं असते ते. हा डिश वगैरे काय उपयोग नाहीत त्याचा. हा ते माझ्याकड पण आहे की.
पण अपलोड ला डेटा घेत असेल ना?
हा मग डेटा घ घेणारच की डेटा घेऊदे की आता काय.
होय अनलिमिटेड आहे ती ब. हो पहिला विचार करायचे माण अच्छा डेट जाणार ते वेगळा हे वेगळा.
आता मिळतोय वायफाय मिळतोय आता कशा डेटा. पाच टीबी घ घेतल्या आता माय म नाही शंभर का सव्वाशे जी बी. आणि. ड्रायव्हरला मी महिन्याला आहे का नाही काहीतरी एकशे पंच्याहत्तर रुपये भरतुय.
होय आ ह सब कर कितीला बसतोय रे ते मला बी तसंच कराय पाहिया कारण हार्ड डिस्क होते
नाही नाही हार्डडिस्क चचाका उपयोग ना
नाही ना एक ज आली रे खराब आता एकदाच्या डेट होत महत्वाचा
टी वी पण ललेच झालं शंभर जी बी
कुठलं काय नाही पुरत एक ती बी आता माझी पाचशे जी बी फुल झाले पररत ना
मग पाच टी बी घेऊन टाकत महत्त् अरे एक टी बी म घेतलंच का नाही तू हो त्यात फक्त महत्वाचं महत्वाचं ठेवायचं
अ महत्त्वाचं काय नसतंय काय असतं एकदम गेले कुठेतरी ट्र्रीपचा आता फोटो काढलेत तर तेी सगळंच महत्त्वाचं वाटत असत ते मग ते तसच ठेवून जात असं हा मग ती तसच कराव लागते त मग ती लय खाते फोटो व्हिडिओ एक एक का आता हच्याऊ केले की एक जी बी पाचश एम बी तर एक एक का
हो ते आहे की आता फोरके म्हणजे तेी ल लय होत या
होय होय फर के झालं होते खर झालेच होय होयय त्यामुळे ते सगळ अडवानस आल्यामुळे ते पुरण झाले आता असं झालं मग फस्ट टीव् तुझ आता कितीला बसतय बघाय पाहिजे फस्ट टीव कारण नवीन आहे नवीन आहे तर वरती घ्यायला पाहिजे मला वन टाइम एक वर्षात का बरं एक वर्षान सपा आलं की लगेच घेतली पाहिजेक्
मी आधी का नाही का काहीतरी वन तिी बी घेतलेलं नंतर मी वाढवून घी घेतलं
हा
नंतर काय ते एका्या वर्षाचा त्यामुळे तिथं काय सारखं बघायची गरज नाही
होय की एक वर्षान ते
रन्यू रिन्यू करायच रिन्यू करायचं नाही तर आपल्याला वाढवायचं लं तर वाढवून घ घ्याचं चालते थोडच दिवस पुढे गेल तरी चाल त्यांना काही फरक पडत नाही ते काय आपला डाटा आपला डाटा काही ईमेलवरच असत ना
हा हा हा
कुठे जात नाही आणि स्वस्ता आहेले मा माग नाही ते
होय का आयला मध्ये हार्ड डिस्क हार्ड डस्क घेण्यापेक्षा तीच कराब घेतल्या हशशीर घेतल्या दोन टी बीज्या दोनट ब हो सांभाळायचं बी काय नाही रे त खराब
आणि ऑनलाईन आहे त्यामुळे काय प्र कधी पण तू मोबाईल चेंज कर काय पण कर ते तर आपल्यासमोरच असणार आहे
मला वाटतते गुगल ड्रायव्ह बरोबर आता बरेच हे निघाले असते अस की लोकलच्या पण सेप नाही द्या. हाय ना? सेप नाही द्या.
तुला एक सांगतो. तू तुझं सिम कार्ड कुठलंय? मला सांग.
सिम कार्ड एअरटेल आहे.
आ. जिओच आहे का?
हा? जिओचं नाही. जिओच आहे की बायकोच.
हा मग तिथं पण येतय बघ, शंभरची जी बी वापरायला मिळते फोकट मध्ये. हो हो जिओच ड्राइव्ह आहे.
बर का?
तुला सांगतो आधीच कमी येणार ती- ते तुला आत वापरायला लागणार ते सारख मग ती वाढवून देतात. आता माझं शंभर जीबी झालं फुकटमध्ये.
होय बर. बर ते, त्याच काय प्लॅन्स असताय काय? गुगल ड्रायव पेक्षा.
हा जिओ कुकुड बघ. जिओ कुड.
क्लाउड हा.
हा ते पण भारीये. ते आधी- तू आता ओपन केलंच नाही. तुला काहीतरी-
फोन करतो थांब, कट करून थ थांब. कट करून फोन करतो.